मला सकाळी हा बर काय करतो होती.
वला वास पण तुमचा फो आणि त्याच्यावर व्यवस्थ येत होत.
नाही नाही फोन नाही लावलं मी तुझसाठीच वाट पाहत होते नाही तिथं झालं का मग आपण
हा मग मी ते फोन आणत. दुसर शासत मा मग त्यांच्याकडे येल तर पण हम्म.
हे राहुल
तुमच व्यस्त याला लाग ना ए बाबा काय हो जा.
स पगदीदी करू बाई. हा करते ना. हम्म दिदी करते म्हण बस माझा आहे म
हा बरं तेवढंच सारा होतो नाला.
हना.
ह.
मला लगे चांगलं सारा उरल ते करते तर त्याच्यामुळे मला काही वाटत नाही नाहीत मला कसं जमलं नसत. मग असं ते काय म्हणते का?
ह मग फळ का माझ आल्या का बरून
त्याच्या ना.
तर तर पूर् आवडरून घेत असल ना ओ.
हा स्वयंपाक करते.
हम्.
शाळेच्या टाइमावर सकाळी धुन धुन जाते. हा धुन भांडे करत्यात ते दोघी मिळून हा पण स्वयंपाक झाला कालगीच चाललं जाय लागत.
ए माय पी भरले नाही का तुमच्या भरायच्या नव्हत्या. दिल्या का?
हम् तवाच दिल होत वाटत माग मी त्यांना फोटो टाकला होताना त्यावा नाई भरून दिली म्हण पण मग आताय मला लखपती दिदीचच.
हा ते रजिस्टर कमप्लीट करून येऊ काय?
रजिस्टर लिहाला लिहिते मी पण मंग ते सरनान भराय यिना सवण भरले न पहिले. मग ते कस काय किती तिचं काहीच माहित नाही ना आपल्याला.
यक दिवस जायच आन त्यांना समजून घ्यायच. चप हा ते बी आहे म्हना.
भरल होत मायाच खुद ध्यानात नाही कोणचं कोणाचं काय भरेल म्हणून आनलय.
हा ते तर. का आपण जे क्वाटर ची माहिती भरली तेच दिसत पहिलं नाही दिसत आता.
मग तेच उरलं ना आता ते पहिले शोबांन माहितीय का चारी रजिस्टर कोरे. ठेवीले. मला त तिचं. तिचं बी लिहायला नाही तिन काहीच लिहाला नाही ना.
तिथ म्हणा समजतच नव्हत आवो कस लिहाच.
हा आणि यक लियले तिन रजिस्टर. अ एक कमप्लीट करेल ए मागच काहीच नाही लिहिलं आहे फक्त एक पान लिहिलेय पण मग पहिलंच. जवढं रेकोड् एका हीऐंशी बायाच तेवढं पूर्ण लिहलय. पण इतकीे खाडा खोड आहे तिच्याकडून रजिस्टर आणलं नाही आता. लय खाडाखोड ए लगी.
कस लिहायच समज नाही ना माहीित असलं का मग काही नाही लिहित माणूस.
हा त्याचे साहासात हजार ना आता फोटो टाकला होता का. रुचीरा ताईने कॉल केला होता.
हम्म
म्हणे निलिमा लागली म्हणे अभ्यासाला.
मग काय करते हो हम ह.
ह.
आले म लिहिलेत मी दहा एक महिलांचं लिहिल होत चौथं क्वाटर.
त्याच्या खालीच घ्यायचं का एका खाली यकच.
खाली यकच दोन तीन चार चार क्वाटरच माहि तीन तीन महिन्याच. माहिती ह हे होती ना.
हा केस ना मी म्हनल. मी बायाच नाव लिहिलेय पण सर म्हणतात सारखंच आलं पाहिजे. मग त्याच्यात त ऑप्शनच नाही ना का डबल महिलाला दिसायचं.
नाई नाई.
मग आता कसं भार असतील..
मग आज.. आता हे काउटर्सचं तो मागच्या काउटर्सचं दिसत आहे ना. तुम्ही आता जी तुम्ही स्वतः माहिती भरेल. चार. ती अ-सर्च करायची. त्याच्यात ते य तर मग ते द्यायच भरून. अ-येतो ना. येतं ते दोन. फक्त काऊटर्स आपण कसं आता जानेवारी मार्च निवडलेल.
हा..
तस ऑक्टोबर डिसेंबर असं निवडच.
निवडलं. पण त्याच्यावर नावच नाहीये ना. काहीच नाहिये ना. मग याच्यावर- मागच काय म्हणजे दाखवतच नाही. नाही दाखवतच नाही.
माझं येत होत गड्या. मी केल तर त्या दिवशी ना ट्राय केल. ना तापत होत
मी दाखवेना मागचं.
ते प्रॉब्लेम राहतो थोडा फार याची बी प्रॉब्लेम घेऊन जातो नेटवर्क. ता.
मा फोना व फोन येना साधयेना त्यांच्या फोन मच पाय सं पण मग मी आता उकाल केला ना होईना. इ ना.
मला तर आता उद्याचच टेनशन येले काय कराव?
जायचंच नइ उद्या. ते आठ-आठ दिवसाच मीटिंग म्हणल्यावर पगारीचा पत्ता नाहीना. आठ-आठ दिवस मीटिंग मानल्यावर माणसं खरत बोलणार नाही का.
हो आ. उरे येवढं
नाही ह ये आणि पगार ना पाणी ह्यो आणि ना आठ दिवस आठ दिवस मिटिंगा मिटिंगा चालते. हा.
ह चल पहिली बी पगार नाही ना गं मला पहिली म वाकीय ना माहिती. पंधरा हजार येल एकदा. आणि एकदा सहा हजार याली मग त्याचीच मागची तीन हजार बाकी.
ह
हा.
च बाकी राहते मग आमचे पण बाकीय ते.
मग ती आशी देत्यात पगार मग त्याच्या म ते म्हणत हिशो यतच ते.
कशी भी.
तेव्हानी पहिले हा ते. काय त्या पहिल्या तीन हजार बाकीये ये चार महिने भरत आले योक रुपये बी नइ आणि मिटिंगला जायला पैसे आमचेच हे तुम्हाला.
मग बोला त्यांना मग. तर मला तर कितीतर बतरी जसे घ्यायले त्या. पण हे तर आले ना कि वरडलं.
आणते त्यास काही नाही पण ते आण पगार टायमर झाली पाहिजे.
तेच बरोबर आहे ना.
मय ब भविष्यासाठी करवला आपण दुसरं तरी काय? ते म्हणते ते म्हणते आपणर नाही पणणी आता बी भरणार याला त्याला आताला गरज होती त्यांनला
हा.
मागा नाही म्हणले ते काही, पण आता म्हणले. कारण आमचं य लाखात बी भरणं झालं ना सारं, त्याच्यामु
मग आता हे रोपं ये ते पैशे लागतेत.
मंग तीस हजारच ख खाली ओतलं पहिले अ ना अकरा हजाराचं रोप अ तेरा हजाराचं मंचिंग नाही ज खर्च ये जरा पर पैसा द्यायला लोक उदक देत नाही ना.
नाही पैसाच लागतो.
आमच फक्त औ औषध आनतो आम्ही उधार.
ह
हम ते सोडाच राहत मग ती मार्च मध्ये एकत्र यादी करतो.
हा मग सगळे खटी जात ना.
हम कारण ते चौथ्या दिवशी औषध राहतात सोडाच. त्याच्या ना.
काही काळजी घ्यायलाग होती माळव्याची तव हे होत.
मग कालच सोळाशे रुपयाचं औषध आणलं. शोल्डर ड्रेसिंग केली. हो ते त्याच टायमर पगार आले की मग काही वाटत नाही.
मला ग्रुप वर मेसेज टाका मॅडम उद्या महिला येणार नाही वट पौर्णिमा आहे. ह
हा जमत ना. उपजे
म्हणे मॅडम म्हणून मग तुम्ही या म्हणजे मग आपल्याला झग मारन अन जाणंच आहे. माग.
पण कालच मॅसेज टाकले नाही मा ते म्हणणय ना.
नाही आपल्या हच्यावर पण नाही. आपल्या ग्रुप वर नाही.
ग्रुप वर को मेसेज टाकला नाही का येणार नाही का ह नाही काहीच रिप्लाय देल नाही.
तालुक्याच्या ग्रुप नाही ना मग गावाची नाव तरी कोनचे आहे ग त्यात. पळसवाडी, नांद्राबाद अन कसारखेडा एवढेच.
हा वेरूळ, वेरुळ नाही येत.
गट च नाही तर त्याच्या मुळे
नाही तस काही नाही सगळ्यालाच सांगितलं शेतकऱ्याच आणि त्यांनी सगळ्यालाच बोललेले आहे. पण मग ते काही हेच करीत नाही रियराळ म्हणतच नाही येत नाही तर. प्रथ ना पण मग जस सगळ्यातच बोलायला आता घरून घे ऑनलाईन होत युराहला ना अडचण नाही त्या चला.
तेच नाय म्ह समजून घ्याचं येमर झंशी मग तेथ जाऊन जर एवढंच असलं तर मग बाहेर म्हते ना. मग काय रिकम मग दुसऱ्या वेळेस मेन असल्या की मग तवा बाया हलगर्जी पणा करता अस राहत.
आमच बाय तेच म्हणे आमच बाया म्हण एवढं काही यत नाही कारण हे पाय तेरा दिवस आमच्या बाय घरी होत्या परवा कुठं तेरावा झालं काल सहा मासं ओवळली.
हा.
आता आजपासून लागवडी चालू झाल त्यांचं सुतूक फिटलं आजपासून घरातून बाहेर निघला. आणि असं झालय तिथे त्याच सगळ्या बाया आमच्या याच्या मधी माळी समाजाच्या. त्यांच्याच घरात दोन सुतक पडेल होते त्याच्या मुळे त्या तेरा दिवस तिथे गुतेल होत्या. ते ते आता नाही म्हणुण राहिल्या तेव्हाण ते आता आमची ते लय लागवड आमची. तेरा, पंधरा दिवस घरातच गेले.
अ मग बरोबर आहे ना.
हा आता वावरात काम कर नाही म्हणते आम्हा दोन दोन चार चार दिवस तरी कुठ असत आलो असतो म्हणते आम्ही. ती मिटिंगे म्हणते ना मॅडम म्हटल्या नितल मॅडम काल मोबाईल वर ऑनलाईन होते.
हा म्हून ते मॅडम ते म्हत पण आपलं मॅडम.
मग ते म्हणे मोबाईल वरव्हा किंवा तिथं जापण मग करा म्हणे ऑनलाईन.
हो मॅडला मेसेज टाकून येणारे. ह टाका. हा तर करण
हा काय मॅसेज टाकला म मेसेज वर मेसेज टाकीत रेन मॅडम आपल्याला.
हे झाले दहा मिनटं मी डबल कट करून लावते हा हा.
हा.